हा ताई बऱ्या आहे का?
हो बरी आहे. तुम्ही?
कायच, काय म्हणती तब्येत. व्यवस्थित आहे काय?
हो हो, सर्व मजेत. आता काय पाऊस
घरचे वगैरे व्यवस्थित, घरचे वगैरे व्यवस्थित आहेत ना.
हो हो सर्व मजेत.
काय म्हणताय मग. घरी, काय म्हणता कस वाटतय दिवाळी वगैरे. साजरी करता का नाही. आता दिवाळीच्या सुट्या येतील मग जाणार आहे का नाही माहेरी.
हो मग जातोच ना. दिवाळी म्हणजे आता आपला मोठाच सण असतो.
हॅलो
हा बोला ना ताई. तुम्ही काय काय करता दिवाळीला.
आमची खूप तयारी राहती. दिवाळी म्हणजे खूप मोठा सण आहे ना. सगळ्यात मोठा सण आहे ना दिवाळी भारतातला.
हो, मग तुम्ही कस करता?
आवाज कट होतोय ओ ताई, हॅलो.
हॅलो, हा म्हटलं मग तुम्ही दिवाळीची तयारी कशी करता?
हो आम्ही, आमची म्हणजे खूप, छान राहते दिवाळी. दिवाळी खूप, पाच ते सात दिवसांत, पहिल्या-पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिली, पहिली आंघोळ असं म्हणतात पहिल्या दिवशी. तर तेव्हापासून ते भाऊबीजे पर्यंत, अशी पाच दिवसांची दिवाळी राहते मेन. आणि तिथून पुढे पण अ हम्म, पंधरा दिवसा, पंधरा दिवस तुळशीचे लग्न राहतात, ते म्हणजे, तेवढं ह राहतो, पहिले आंघोळ झाली का? पहिल्या दिवशी, दुसऱ्या आंघोळीला नरकचतुर्दशी असते.
हम्म-हम्म.
आणि धन्वंतरी पूजन असतं. अ म्हणजे त्या दिवशी आम्ही धने वगैरे पुजतो, म्हणजे त्या आरोग्यासाठी. हम्म, त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मी पूंजनाला खूप काही असतं. नवीन गाड्या घेतात लोक गाड्या गाड्यांची पूजा करता. घरात लक्ष्मीपूजन होतं परत खूप-खूप वेगळे-वेगळे पदार्थ केले जातात दिवाळीसाठी.
फटाके वाजवले जातात.
फटाके, परत फराळीच, फराळीच्या खूप वस्तू केल्या जात्या, पाहुण्यांना बोलावलं जातं. त, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळे अनारसे असे वेगवेगळे प्र प्रकारचे पदार्थ करून लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. परत लक्ष्मीपूजन दिवशी हम्म, अ घरातील सर्व स्त्रिया व्यवस्थित आवरून नटून, नवीन साड्या वगैरे घालून, घरची पूजा करतात. गाड्यांची पूजा करतात. पटाके वाजवता. घरात लक्ष्मीची खूप छान पूजा केली जाते.
मग तुम्ही लाडू कसले बनवता? रव्याचे कि बेसनपिठाचे? कोणते लाडू बनवता?
रव्याचे बनवता, डाळीचे बनवता, शेव चे लाडू बनवता, वेगवेगळे प्रकारचे शेव केले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. घरामध्ये त्यादिवशी पुरणपोळी केली जाते. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर पाडवा असतो. पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी चैत्र महिन्यातील पाडवा, आणि हा वे हा पाडवा वेगळा हा, ह्या पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. तर ह्या पाडव्याला पण, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. त्या दिवशी नवीन दाग किणी नवीन कपडे, नवीन वस्तू, किंवा नवीन गाड्या, घ्यायची पद्धत तेय, खूप शुभ मुहूर्त मानला जातो पाडव्या दिवशी.
मग त्या पाडव्याच्या दिवशी मारुतीला ओवळलं जातं ना, पहिले.
हो, मारुतीला ओ वाळलं जातं. परत अ घरात पण पूजा केली जाते, म्हणजे पाच दिवस देव पूजा वगैरे घरात वातावरण शुद्ध असतं, शुभ असतं, प्रसन्न असतं. मुलं, बाळंना कपडे त्यांना वेगवेगळं हे म्हणजे काय आपल्याला वस्तू घ्यायच्या असेल तर ते घेतात. दिवाळीमध्ये सुट्ट्या राहतात ना मग माहे मग नंतर पाडवा झाला का काही स्त्रींया माहेरे जातात. मग त्याच्यानंतर भाऊबीज राहते. भाऊ बिजीला काही भाऊ -भाऊबहिणीच्या घरी येतात. मग ते... बहीण भावाला ओवाळते.
हे प्र.... प्रथा आहे. पहिल्या पासून... ह..... ह... बहिण भावाला ओवाळ्याची प्रथा आहे. हो.. आणि दिवाळी..... आहे. मोठा सण आहे. पण खुप छान राहतय. हो.. म्हणजे दिवाळी सण जेवढा मोठा आहे ना. जेवढं त्या च्या..... तुपतुटीने वाट बघतो ना. तेवढ आपल्याला दमवून पण जातो तो. खूप दमत माणूस काम राहत खूप. महिना एक महिना आधीच त्या दिवाळीची तयारी कराव लागती. सगळे घरं साफ करावे लागतात.
हो.... घर वगैरे साफ. परत.... अ..... घराची साफसफाई राहत्या दिवाळी च्या अगोदरच राहते ती घराची साफ.. सफाई.... सगळं आवरणं. फाराळीच तयार करणं.
आणि आपण कसं इतर वेळेस घर एवढे म्हणजे असं पूर्ण साप पत्य पूर्ण व्यवस्थित साप.... नाही केली जात ना. मग त्या दिवाळीच्या निमित्ताने तरी सगळ घर पूर्ण.... क्लीन होऊन जातत. ओ... दिवाळीच्या निमित्ताने घरची... पूर्ण पूजा वगैरे. घरात पूर्ण नवीन कलर देणं.
भांडी वैगैरे घास...
घासणं. नवीन सगळं करणं. सगळीकडे पणत्या वैगैरे लावणं. रांगोळी.... घराला लायटींग रांगोळी फुलांचे हार लावतात. घरांना.... हो..... असं म्हणजे... अ.. सण म्हणजे दिवाळीच्या सणाला पूर्ण. भारतामध्ये.. सेलिब्रेट केलं जात. म्हणजे हा सण राष्ट्रीय सणच आहे. हा सण प्रत्येक प्रत्येक... गावात प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात साजरा केला जातो. हो.. ना.. आणि अ.... माहेरी जायची कशी ओढ लागती तेव्हा... हो.. मग.. भाऊबीजी साठी जाऊ वाटत. बोलावतात ना मग माहेची लोक पण आवडीने. हो.. आणि आम्ही कसं एवढ्या सगळ्या माझ्या काकांच्या मुली वैगैरे... आम्ही एवढे सगळे बहीण भाऊ सग... अ... सेल लागतो कपड्यांच्या दुकानांनमध्ये वेगळ्या- वेगळ्या प्रकारचा. अ... हो घेतोत ना म... असन म्हणजे बगा कि खूप मोठ आहे. सगळ्यांना म्हण जे. जे लोक बोलतील ते सु..... दाखवतात सणाला. एकमेकांच्या घरी पाठवल जात फराळीच्या वस्तू. हो... शेअर केल जात. मग... तुम्ही रवा लाडू कशे बनवता मग. काय वाटलं,, म्हटलं तुम्ही रव्याचे लाडू कसे बनवता.? हो रव्याचे लाडू कर रवा अगोदर, रेसिपी सांगू का तुम्हाला मी रव्याच्या ला हो तेच ना कसे करता तुम्ही?
अ आधी अगोदर रवा भाजायचा, थोडसं तूप
तुपातले हो.
नंतर त्याच्यामध्ये थोडे आपल्या जे ड्राय फ्रुट्स वगैरे टाकायचे असतील ते टाकायचे, थोडंसं दूध टा साखर टाकायची थोडीशी पिटी साखर थोडंस भाजून घ्यायचं, आपल्याला ओले करायचे असेल तर थोडं दूध टाकायचं, आणि कोरडी करायचे असेल तर ते गरम गरम राहतं ना तूप टाकायचं थोडसं न ते बांधून घ्यायचे. आणि डाळीचे लाडू,, डाळीचे लाडू डाळ जळून आणाय मग त्याचे ते धपाटे करायचे, न मग
व ग प.
तळल्यानंतर मग ते परत त्याचा चुरमा करायचा. चूरमा केल्याच्या नंतर परत, अं ते त्याच्यात साख साखरेचा पाक करायचा साईडला, आणि त एक तारी एक एक तारी हे पाक तयार होऊस तर ते उकळून घ्यायची साखर त्याच्यामध्ये, म्हणजे साखरे पाक तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते चुरा केला टाकून द्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला विलायची, साख अ ड्राय फ्रूट्स वगैरे काय टाकायचे असेल, तूप टाकायचं असेल तर टाकायचं. आणि ते हलवून मिक्स, मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं. आणि नंतर मंग ते थोडं थंड होऊन द्यायचं न मग लाडू बांधून घ्यायचे.
म्हणजे तुम्ही दिवाळीला म हे दोन्ही प्रकारचे लाडू बनवता का? हो आणखीन शेव पाडून, परत ते शेव परत पाकात हे करून. त्याचे पण लाडू केले जातात, कोणती बार केल्या जातात असे वाचेल आ मैद्याच्या साखरेच्या.
परत करंजी केली जाते.
कोणी ड्राय फ्रूटच्या करतात, कोणी रव्याच्या करतात कोणी खजऱ्याच्या करता. कोणी करतं हा हा, आणि म्हटलं तुम्ही ते शेव लाडू कसे बनवता म्हणजे कसे राहतं ते? आपण नॉर्मल जी शेव पाडतो ना. दाळीच्या पिठाची का,, शेव पाडायची हो डाळीच्या पिठाची शेव पाडायची थोडी जाड. हो,, आणि साखरेचा पाक करायचा आणी ती शेव पाकात एक जीव करून घ्यायची,,, आन आपल्याला काय टाकायचय वेलची पुड तेन टाकून घ्यायचं,, हो. आणि पाक थंड झाल्यावर टाकायचे ती पुड, आणि नंतर मग ते लाडू छोटे छोटे घालून घ्याय अच्छा. आणी म्हणजे मग त्या शेवा मधी, शेव बनवताना आपण जे पिठं कालवतो तसंच ओव्या जिऱ्याची पूर्ण काढत.
तसेच करायचे,, खूप छान लागतं, तुम्ही
तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा ती रेसिपी,, हो का, कायरा वची पण करून बघायची. हा हा, कारण ना मी हे शेव लाडू काय अजून बघितले पण नाही, खाल्लेले पण नाहीेये मी अजून. या दिवाळीला आमच्या इथे फराळ खायला. हो येऊना आम्ही दिवाळीत येऊना म तुमच्याकडेच खाऊ आम्ही. शेवला दिवाळी आल्या नंतर दे आम्ही ब फोन करल तुम्हाला, येऊन जा म एकदा. येतल ना, तेच ना म तुमचे शेव लाडू खाऊन बघू. आणि आवडलं त म आम्ही पण ती रेसिपी तुमची नक्कीच ट्राय करू म. छान लागले आवडली त, हो रेसिपी मी तुम्हाला पाठ ऊन देण, हो चालेल ना. कारण ना मी म्हणजे आता पहिल्यांदाच ऐकलं शेव लाडूचं अ. मी कारण अजून अशे बघितलेले नाहीये ओ. कोणाला करताना बघितलं नाही, मी स्वतःही नाही बनवलेले आणि मी खाल्लेले पण नाहीये. ओ तुम्हाला मी रेसिपी पा-पाठवी न आ ताई, हो चा काराव ठेऊ का हो हो.